हॅलो, बोला झाला लागला. काली याच्या काही चालला डायरेक्ट पोरच्या काली उतरायला लाग तू पोरच्या खाली उतरायला लागला.
हा हा. अवघडे सारखं साग ते मांजर झालं का काज दीदीच पोर सांभाळायचं.
तिची एवढी सांभाळली पण नाही यच सांभाळायला लागत त्या बहि ना त्या मणे. आई पहा की रूम मधी पोराची तुम्हाला ब खेळायला बसलय. त्याच्यामुळे तुम्ही बाहेर येत नाही, तुम्ही बाहेर येत ति नाही म्हण त्यायच्या मला मग तुम्हाला बाहेरसा यायला तुम्ही काय भेटायला ति नाही. मला त्याला भेटायला याय खाऊ कसा आणावा तो प्रश्न पडत ना म्हटलं काय नाही परिथिधी आम्ही घेऊन येई.
हा हा, पोराच्या हातातच देत जाव ना.
हा पा म्हण आईने आणलं म्हणजे झालं का आईच खाऊलं खायला बसली त्याची.
हा, ज्ञानवाली इतक्यात.
हा हा.
हा तिची मम्मी म्हणजे ते मान्यस करीत नाही का ब तिच्याकडून चूक झाली.
ना माझ्या मम्मीला चांगली गोष्ट आहे. इकड तिकडं दहा रुपये खर्च होत नाही लवकर आणि हे काय करून बसले म्हणे आणि असे पैसे घालतील म्हणे इकडे नाही इकड. आता पण म्हणती का हे पण आहे ना. अ हो हो ह. पण म्हणे आता केली इिचं काय म्हणे हिच्या ज बँकेत पैसे तेवढे काढू ना. आणि ठेवन देवाले नाही तू जायशील या टायमाला पण तू म्हटले म मला लडायला जागा नाही आताच नाही राहिली हे.
ह हा ज्याच्यावर पैसे कमी राहते ना तो अकाउंट नंबर द्यायचा.
ते तिकडे पोस्टच आहे ते
मी पोस्टाचच देईल.
पोस्टच हो तो नंबर कोणता टाकायचा.
आणि बोस्टच आहे त्या कार्ड वर नंबर य तो
तो डाकू का? ह् तुच टाका खाली मध्ये कसं काय टाकायचं कोणता? ते वरती दोन येते ना बँकचे नाव
आहे ना आय एपसी कोडे प त्याच्यावर वरती प हा.
त का्ड शोधायला लागलाय.
हा कार्ड व होहता.
अ माझं काहीच नाही ठिकाण आधार कार्ड ना काहीच नाही काहीच नाही आणि आधार कार्ड दोनदा काढून आली ते याच्यात येतच नाही पोचताने हम्.
पोस्टाने येईल पोस्टानेआणि मी अपडेट केलत. ना नवीन कार्ड लाव नाहीयेत.
ते कायत त्यापेक्षा म्हटलं ते मी काढलं नाही आ असंच केलं फोटो चेंज केला मी कारण आता ते माझा फोटो कधीचा होता लहानपणीचा फोटो आहे ते आता प्रत्येक ठिकाणी विचारताना का तुमचा फोटो चेंज करा तर आम्ही सांगतेय केलेला आहे. मी सांगितलं ना अपडेट केलेलं हो येईलच ते आणि ते केलंच नाही मी अपडेट
नाही ना अपडेट करून घ्यायचं.
एकदा नंबर चेंज केला ना आता परत नंबर चेंज करायला आधार कार्डला परत अपडेट करायला लाग. आता परत शंभर रुपये घालायला लागल फोटो चेंज करून. नंबर पण अपडेट करते फोटो पण मला आधीच काय आवडला नव्हता.
हम् हम तो काय आपल्या याच्यान राहतो काय ज समोर येईल. तो फोटो त ते कॅमेऱ्यात येईल तो
पण तो चांगला येतस.
हा ते काय एवढं चांगलं आहेेतो काय?
तेेतो कस कररीत चावतार बघूनच लाज वाटते आधार कार्ड दाखवायची. ते जा.
अच्छा.
अ मज माझ का?
ह.
संध्या ममी ना कॉल करायचं राहिलेलंय टेन्शन माझ्या तर इतक्या गप्. परता का बापरे त्यावर ते मांजरी फ ना. ती डायरेक. शॉपच न नंतर नंतर त्यांना म्हणाला आता थांबा करते म्हटले मी
आं.
परत करते म्हंटले आज नाही.
हा ले नात वाते.
हा.
हा.
मग ते काही स्टोरी सांगते सांगत कसं पण येऊन जातं.
हा.
तिथिच इतक्या माझ्या मैत्रीनी ना फोन करून बघितला तिथल्या. की, हे आहे का? काय का? केव्हा आप खेळ त का
तिला म्हणलं काही जाऊ नको. काही काम नाही.
जाऊ द्या. परत परत थोडी येत कुठ. तला जायला भेटत का. परत तीला. अम्म.
काये सारखं सारखं. रिकामटे उद्योग.
आता राहील. एकदाच राहात. के परत तीला काय कुड जात येत. हॉटेल जाईल पोरी आहे त.
हा. पण मग. तिच्या बरोबरच्या सगळ्या पोरी. मोठ्या मोठ्या घरच्याय.
काय रे. जाय तिला म्हटले. पाय कडून तरी. नेहाकडे जाय म्हटले. नेहाकडे जा. ड्रेस आहे. नेहा कडे ड्रेस हाये म्हटले. बपरे सोडणा.
चारला क नाही आला.
हाये आहो तिच्याकडे ड्रेस. मी तिला विचारलं नाही. पण तिची मी ड्रेस बघितलेय. ती देईल लगेच.
तुम्ही विचारा बर तीला आधी. ती नाही म्हणणार नाही. पण माझ्या नेम का. नंबर नये. नेयाच्या मम्मीचा.
आणि बोलत नाही एवढं सक्यता. आम्ही एवढे मेसेज कॉल वगैरे नाही करत ना. तिला म्हटलं तु जाय बिंदास. ति लगेच देईल.
नका. मेसेज टाकून विचारा. कॉल नका करू लागलास. हा मॅसेज टाका. हा जर म्हटली. तर मग म्हणा मामी येत्याय. ह.
तिला म्हटलं माझ्या मैत्रिणीची इकड इकडे आहे. पण ते खूप जाड्या जाड्याये. ते तिला येणार नाही डायरेट. त्याच्या आहे गुडघ्या परन तेच ना. गुडघ्यापर्यंतचे त्यांचे. ते अनुष्कान त्यांचेच आणते कारण वन पीस मी, त्यांचीच घेऊन येते. घालायला वगरे. काजल दीदी चाय एक ब्लॅक कलरचा. पण पूर्ण तिच्यात एक फोटोशूट बघितला का तो पूर्ण पॅके.
ह.
पुडग्यापर्यंत कि फुल. काय माहिती. ती इथेय का काय बघायला लागतो. थांब मी तिला.
कसाय फोटो टाका ना.
दिला. थांबा मी फोटो टाकते. मता हा कारण तिच्याकडे तो वन पीस आहे. काकडे अजून एक होता. हा थांब तीका मी विचारतो. आहे तिच्याकडे. ती देन दीपिका ने वन पीस घ्यायले. बाकी आमचा कोणाचच नाही. म मी पण नाही घेतलेली कधी वन पीस. बाहेर जाण भाग पडलं का? मग घेत्या. त्या जायला होता फिरायला दोघी जनी.
हा. हम्म हम्म.
तिने काय ते. तिला स्वस्त पडला होता तो.
येव द्यावा.
मिशोवर न तिन ते फोटोशूट ला घेतलेले होते.
ती म्हणे काय तीनशे साडेतीनशे रुपये चा हाये मम्मी. हा घे. म्हण तीनशे साडेतीनशेत. काय चावाचा येणारे.
नाही का. काजीने घेतलं खूप छान निघाला. काही हिन घेतलं ना. म तुम्हाला दता
शहानपणा करती, किती वाजलंय? वाजू दे किती पण तिकडेच सारखी फोन वर बोलती म्हण माझा प्रॉब्लेम तो अगं दे मी बोलते याच्यासोबत नको माझे मी बोलतते.
काही नाही तू मध्येच देते ठेवून काही नाही ठेवून देते ती
भाऊ गं ये तुमचे पप्पा हो
पप्पा हे काय इतेच आहे माझे
हा.
अ हा त्यांना जायचंय ते जाइल होते गावात त्याना बोलून घेतलं हम्म.
हा का.
ह हम्म.
हा हा त्यांना तिकडे जायचं का घरवर
पण हा तिकडे जायचंय घरवर. मग त्याना घेतलं बोलून. चाललंय मग. सगळे काढले अ हा.
दर्शन हा का,
सर मावशी फोन केला बरं का बरं बरं आता कम काम नाही माहितीय आता कुठं चालू काम नाही चालू सध्या काय त्याचा असंल इतेच कुडं गावात बसेल. आला घाई घाई काय मळ्यातण पावडर मारून गेला.
ह हा थांबा त्याना
हा टमॅटोस मम्मी त्यांनी दयलाच हा बांधल्या.
हम्म हम्म आणि पेपर नाही टाकिल.
टमॅटो वाढला काय माहिती कुणी पाहिले. पेपर टाकेेले काय माहिती
नाही नेंदा नेंदायला जातय म्हणून म्हणलं पेपरने टाकेल का.
पेपर नसल नाहीच टाकत्यात पेपर, की टाकल होते काय माहीत. टाकेल राहतो पेपर मग राहतो पेपर..
पेपर नाही टाकला तर काम कस होतील.
हा टाकते ना टाकल असेल मंग पेपर
हा ह
येवला बसवलंय झोक्यावर आणि मस्त बसलाय त्याला झोका देवू राहिली.
हम्म अरे आली का शाळेतून
अरे शाळेतून पण आली अन क्लासला गेली.
हम्म हम्
आज काय काय माहिती तिच्या मॅडमनी मधीच बोलवलं तिला पोर सांभाळायला मॅडमचं
ये देवा ती काय बाल्दी ये का म्हणा काही काम सांगते.
कायतरी फोटो काढायचे का काय होते म्हणे येशील का आर्या मग बोलवलं आ मॅडम भरपूर काय काय करते हे डेकोरेशन वगैरे नसता काय.
हा
रा याचे रांगोळी वगैरे ते परते फुलांचे डेकोरेशन परत मेहंदी मे मेहेंदी वगैरे काढते परत पार्लरचं पण प्रोफेशनल पार्लर झालेलं आहे तिच तिकडे क्लास पण घेते तेवढ्या पोरांचे दिवस नऊ वाजे परत संद्याकाळी पोरग लहान पोरग पण एवढ एवढं तिला
हा ना.
हा
हा हा ते
हम्म... सगळीकडे हात ए तिचा
हा... काई काई बायाच, तशा राहतात बाई बरोबर... हॅडल करत्यात.
सगळं हँडल करतील, सपोर्ट पाय असला ना... मग काय वाटत नाई
हा
टेन्शन नाई.. सपोर्ट पाय असला ना, मग काई नाई एकदम सगळ तिच्यावर चालतं... म्हणजे सासू स्वयंपाक का नाही करणार सगळं घर सांभाळती, स्वयंपाक करती मग ती
हा काई काई पोरी हुशारही राहत्यात, सगळं कॅच
हा... ती खूप भारी बोलती वगैरे... इतकी छान, तिच्या नवऱ्याला खूप तो काय येतो, तेवढं भारी पोर... त्या पोराला पोरगी भेटली की, आहे जम्मा मग सगळं मग पोराला पण तिने शिकवलं... त्या तिच्या नवऱ्याला क्लास ... ती नव्हती इथं तीन महिने, तर क्लास बंद होऊ नाई दिला तिनी
हा ना
दोन का एकच महिना राहिली, आणि सगळं हँडल करून घ्यायला लावलं नवऱ्याला सगळं आधीच... महिना आधीच लिहून वगैरे ठेवलं... कोणत्या पोरांना, कोणती उदाहरणं द्यायची ते सगळं सगळं करून ठेवलं तिनी... एवढी तिची त्या मॅडमची मॅनेजमेंट होती
हा... जास्तच हुशार ए कोणाच्या ए ती, ते खायचं का? हा ना
हुं.
हं... हं... हा... गुडलक तुमचा कॉल लागला
हा